हा... आवाज येतेय काय माझा? काय करतायस?
आहे की बसलेय.
होय... चहा वगैरे झाला?
हो आत्ताच... तुमचा?
होय झाला बघा.... काय करायलायसा?
काय नाय.... जरा बसले मोबाईल बगत.
होय... जेवणाचं वगैरे आवरलं म्हणा.
हो आव... नाई नाई.... आवरलय... थोड्या वेळाने करायचं.
होय काय? ह्म्म्म.... आणि काय मग फिरायला गेलेलीस... स्टेटस वगैरे तुझे बघितले... कुठे गेलेलीस फिरायला?
तिरूपतीला गेलतो परवा.
हा हा हा... तिरुपतीला गेलीस का?
हा.
हम्म... कधी ए मग... किती दिवसासाठी गेलेलीस?
मी... चार दिवसांसाठी घेलते की.
होय... हा हा हां म्हणजे चार दिवसासाठी गेलेलीस.
हा.. त्या दिवशी, आदल्या दिव... म्हणजे जाताना... स्टार्टला गेले होते आता ट्रेन मध्ये... एक दोन दिवस जातातच... प्रवासामध्ये.
होय की.... हा.
दोन तीन दिवस तिथं... फिरायला वगैरे.... तिथे एक तीन दिवस जातात.
हा.
ट्रॅव्हलिंग मध्ये एक दोन दिवस जातात.... यायचे एक दोन दिवस... जायचे एक दोन दिवस.
हा... होय... ते तर ए.
हं.
मग अशे तुम्ही.. गे... चार दिवस गेले.
हा हा.... होय चार दिवस गेलो होतो.
हां हां हां मंग कशी घरातल्यांच्या सोडतं गेलेलीस की असं म्हणजे फ्रेंड सोडतं गेलेलीस
नाहीं फॅमिली सोबतचं गेलो होतो आई नमी मी आणि नंद
होयं कायं हां हां हां मंग खूंप मज्जां केलां असणारं. खूंप मंग ति हो मंग तिथंच राहिलेला कायं.
हां मंदिर म्हणजे तिथं हे असतं गेस्ट रूंम वगैरें मंग आम्हीं तिथंच राहिलो होतो.
हो कायं तरी किती खर्च आंला मंग जांयला आणि यांयला.
तरी एक तीस प्लसं गेले की तीस हजार प्लस.
होयं मंग रेल्वेने गेलेला कायं.
ट्रेननेच ट्रेननेच.
हां ते तरी ट्रेनचा प्रवास खूंप म्हणजे सुखदाय होतो नां.
हो
एकदंम निवांत वाटतें असं.
हो ट्रेन नं जरां कम्फर्टेबल वाटतं.
हां आं. ते तरी आहे कारणं की कां बसं वगैरें जरं आपणं बघितलं तरं आपली लंय धकधक होत्यां
दगदग होत्यां परंत फॅमिलीला तेन टाईम भेटतं नाहीं ट्रेन नं कसं निवांत असतंय कांहीं बोलायंला वगैरें टाईम भेटतोय आणि प्रवासांचा आनंद घेतां येतोय
हां आणि छान वाटते नां आणि एकेकांना कसं बसंमध्ये वगैरें कसं उचमळंतय वगैरें कायं कां त्रांस सुरूं होतांत तसं ट्रेन मध्यें बसले तसं कायं होतं नाहीं
होयं
हम्मं त्यांच्यामुळे कसं ट्रेन जरां असं मलां पणं बरंच वाटतं ते आंता मी पणं गेलेले अक्कलकोटला आंता मलां झाले की म्हणजे एक पंधरा दिवस झाले अक्कलकोट वरूंन जाऊंन आले अक्कलकोट परंत गांगणांपूर पंढरपूर
हां मंग ते कसं पॅकेज थ्रूं गेलते कां कसं
आम्हीं ट्रेनने चं गेलेले
ट्रेन ने गेलतां किती दिवसांसाठी
अं साधारणतः माझे तीनं दिवसं मी गेलेले
हो वं झालं स्वामींचं दर्शन
हो हो मस्तंच खूंप छान झालं स्वामींचं दर्शन इतकं म्हणजे मस्तंच झालं कारणं की ते कसं झालं अचांनक मी गेलेले अचांनक म्हणजे असं झालं अचांनक माझ्यां ज्यां नंदू नंदुबाई आहेतं नां त्यां अचांनक संध्याकाळी असं फोन करूंन सांगितल सांगितलं त्यांनी कि चलां तूं येतीस कायं म्हणूंन असं आम्हीं ट्रिप काढल्यां आणि तूं चलं मंग मी म्हटलं आंता माझं तिकीट वगैरें आंता रात्रीचं कुठं हे होणारं तरं म्हंटले नाहीं नाहीं ऑलरेडी मी तिकीट तिकीट काढलेला आहे आणि तूं चलं मंग म्हंटलं ठीक आहे मंग घरांत म्हंटलं पहिला विचारतो मंग मम्मी वगैरें त्यांनां जसं विचारूंन मंग गेलो मंग घरांतले म्हटले ठीक आहे जां मंग सगळें होते नां घरांतलेच मंग त्यांच्या मुळे म्हटले ठीक आहे घे जां म्हंटले मंग गेलो घरांतल्यांना विचारूंन मंग त्यांच्यानंतर
ठरलेल कायं
हा अचानकच रात्री ठरलं मग सकाळी पॅकिंग वगैरे केलं लवकर उठून सगळं पॅक पॅकिंग वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर मग गेलो सकाळी आमची म्हणजे दुपारी ट्रेन हो अ हे होती ट्रेन होती तीन वाजताची.
हा अकल्लकोटची का?
हा मग तीन वाजता आम्ही बसलो ट्रेनला तिथून कोल्हापूरमधून मग तिथून तीनला ट्रेन झाली सुरू बरोबर तीनला झाली. मग तिथंन गेलो आम्ही मग तिथ डायरेक्ट अक्कलकोटला नऊ वाजता बरोबर पोहोचलो आम्ही. तिथून तीन ला निघलेलो नऊ वाजता रात्री पोहचलो आम्ही संध्याकाळी.
अक्कलकोट मध्ये डायरेक्ट ट्रेन जाते का?
होय जाते.
हा हा.
हो म्हणजे त्यांचा मठ आहे अ कस आहे आता जसं तिरुपतीच तुम्ही कसं म्हटला? त्याच कसं अक्कलकोटमध्ये कसं त्यांचा मठ आहे ना स्वामींचा?
च हो आहे की.
हा मग स्वामींचा मठ असल्यामुळे कसं होतय कि हा म्हणजे तिथं डायरेक्ट म वडापा आपल्याला मिळतात जस की रेल्वे स्टेशनच्या बाहेर ना खूप वडाप असतात. वीस वीस पन्नास पन्नास रुपये घेतात एक पर पर्सन ला आणि हा मग आपण आपल्याला सोडतात बरोबर आ स्वामींच्या मठात मग आम्ही तसच केलो स्वामींच्या मठात गेलो मग स्वामींच्या मठात गेल्यानंतर तिथं पुढं मग तिथन पुढं आम्हाला रूम तरी पाहिजे. ता एक तर आम्ही रात्रीच्या टाइम मध्ये गेलोय.
हा होय.
आम्हाला रूम तरी पाहिजे आणि एक तरी आम्ही तीन मुली म्हणजे आम्ही तीन नंदुबाई मी असं म्हणजे मुली आणि तीन अ मुलं हम् म असं म्हणजे माझे मिस्टर तिजे मिस्टर तिजे मिस्टर असं आम्ही तिघ सहाजण गेलेलो मग ते छान हम मग त्या त्यानंतर आम्हाला रूम तरी पाहिजे मग तिथं भरपूर बाहेर लोक होते जसं की रूमस साठी हे करत होते की रूम पाहिजेल काय पाहिजेल काय म्हणून म त्यातलच एक काल तऱ्याला बघितलं निकांद्याला आणि जाऊन मग आम्ही रूम वगैरे ब बघितली मग चांगली होती रूम परत बजेटेबल पण थोडं रेंट वाटलं एक दिवसा मग गेलो आम्ही कशी तर आता रात्र तर काढायची होती मग गेलो. हा. मग आम्ही काय केलं जाता जाता आधी रूम फक्त बघितली मग रूम मिळाल्यानंतर काय केलो आम्ही मठ त्या मठातच जेवलो कारण संध्याकाळची वेळ होती आणि मठात जेवण होतं मग गेल्या गेल्या बरोबर तिथ स्वामींचा आम्हाला प्रसाद मिळाला खायला मग तिथ खाल्ला मग त्याच्यानंतर मग फुडं मग ठुबला मग त्याच्यानंतर गेलो मग आम्ही.
हा हा.
जेवण हा जेवण वगैरे क नाही आम्ही मग गेलो मग त्याच्यानंतर गेल्यानंतर मग रूम मध्ये मस्त फ्रेश वगैरे झालो. तेन सगळं झाल्यानंतर ना म निवांत मग झोपलो आम्ही झोपून टाकल मग त्याच्यानंतर दुसऱ्याशी सकाळी पहाटे आरती होती ना आरती पाहिजेल होती त्यामुळे लवकर तीन ला उठलो आम्ही.
काकड आरती.
हा... मग आरती हवी होती... त्यामुळे तीनला उठलो... मग तीनला उठल्यानंतर सगळं... पटपट पटपट आवरलं सगळ्यांचंच... मग जे म्हणजे जे... आ... ज्यांनी आम्हाला रूम दिलेली ना... त्यांनी काय सांगितलेलं.. आम्हीच तुम्हाला आणून सोडतो. तो आणि आम्हीच तुम्हाला घ्यायला येतो.
हा हां.
ह्याच्यापर्यंत... मंदिर पर्यंत... असं त्यांनी सांगितलेलं... मग आम्ही ठीक हाय म्हटलेलं... मग आवरल्यानंतर जसं जसं दोघांच आवरून होईल... तसं तसं त्यांनीच येऊन सोडलं आम्हाला मंदिरमध्ये. मग तिथं जरा मंदिरमध्ये... मस्त फिरलो वगैरे सकाळच्या लवकर मंदिरमध्ये... मग मंदिरमध्ये फिरल्यानंतर... जरा बाहेर शॉपिंग वगैरे... घ... केली... जरा काय कायतरी वस्तू -तू घेतल्या जसं की आता... आपल्या दरवाज्याला स्वामींची प्लेट घेतली
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ती का?
हा... आणि परत दोरा घेतला... हातातला वगैरे असं म्हणजे जेवढी शॉ -पिंग केली... स्वतःला काय काहीतरी वस्त -स्तु घेतल्या मग त्याच्यानंतर... ते घेतल्यानंतर मग आणि परत आम्ही... ल... म्हणजे एक बारा च्या आतच... आम्ही बाहेर पडलो तिथून मग... आता बारा वाजल्यात... मग आम्हाला रूम तशी पण खाली करायची होती.
हा.
रूम खाली करायची होती... मग... आता तिथनं आम्ही बाहेर पडल्यानंतरच काय केलं कि आता... ह्याला... गागनापूरला जायचं होतं आम्हाला... मग तिथं एक बाहेर आम्ही थांबलो एक थोडा वेळ मग थोडा वेळ थांबल्यानंतर... तिथे एक माणूस थांबलेला... मग त्याला विचारलं... तो म्हणत सांगत होता की गांगनापूरला नेऊन सोडतो म्हणून... मग त्याला विचारलं की बाबा तुझ किती रेंट आहे... किंवा तू किती भाडं घेणार तुझ्या गाडीचं म्हणून त्याला सगळं विचारून... तर त्यानी सांगितलं कि मी अठराशे रुपये भाडं घेतो... तुम्ही सहाजण... सहा लोकं हाये आणि फोर व्हीलर मधनं... मग फोर व्हीलर मधनं बोलला मग ठीक आहे म्हणलो मी... बरं ठीक आहे मग म्हंटलं आम्ही सगळ्यांनी मग आम्ही गेलो... अठराशे रुपये म्हटलं त्यामुळे कसं आम्ही गेलो... मग गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सोडलं मग आम्हाला तिथं तरी जायला किती वाजले... चार वाजलेच. गानगापूरला... होय चार वाजलेच. मग तिथं थोडं गानगापूरमध्ये गेलो... तिथं पण जरा असं म्हणजे अं... फिरलो वगैरे... तिथं जरासं गर्दी भरपूर होती... मग डायरेक्ट... मुख्य दर्शन घ्यायला पण पैशेचे सुरु होते तिथं. मग आम्ही सहा जण माणसं आहेत म्हटल्यावर... त्यांनी पाचशे रुपये घेतले आमच्याकडनं... कि हा तुम्ही सहा जण आहे तर पाचशे रुपये... मग पाचशे रुपये दिले... आणि मुखदर्शनसाठी आम्ही गेलो... गर्दी होती तरी पण... मग त्यातनं घेतलं दर्शन... मिळालं आम्हाला दर्शन मग तिथं पण जेवणाची सोय होती... मग तिथं पण आम्ही जेवलो. जेवल्यानंतर तिथनं बाहेर पडलो. मग तिथनं बाहेर पडल्यानंतर परत आम्ही आलो अक्कलकोट मध्ये आम्ही परत अक्कलकोट मध्ये आल्यानंतर मग तिथनं आता आम्हाला पंढरपूरला जायचं होतं... कारण लवकर लवकर आमच दर्शन -र्शन झाले ना? मग त्याच्यामुळं आम्ही कणी गेलो ह्याच्यात... पंढरपूरला मग पंढरपूरला जायला आम्हाला हे तरी पाहिजे बस... किंवा काहीतरी पाहिजे तरी ना... मग त्यांच्यामुळे आम्ही बसमध्ये
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.